जेवण झालं बघा. तुमचं?
बनवायले अजून, भाक
करायचलय तर. तुमच्यात काय वेळानं आलतो.
आमच्या दहा वाजता जेवतात. नऊ, दहा. हम्म.
लवकर जेवतात.
आमच्यात ते, दिर ऑफिस स मधून आल्यावर. त्यांचं जरा कॉम्प्युटरवर, हा एकत्र. मागं- पुुढं असं नाही जेवत पण.
नाही, ना. ते, बरं पडतंय ओ.
होय.
सगळे एकदम जेवलेत मूल.
काय नाही बघा.
बाळ हो तुमचं?
खेळायलागलंय बघा बॅटबॉल न वर.
खेळायला लागलाय व्हय हम्म. तुमच टॅक्स कंप्लीट झाल्यात होय?
होय झालेत कम्प्लीट.
ह हा अस तुमच्या असं झिरो सेकंदात झाले नाहीत?
माझच जास्त झालं असतील नऊ झाल्यात नऊ का दहा.
माझे नऊ झाल्यात.
तस झिरो सेकंदच? हम् हम् नाही झाल्या फक्त करेक्ट म्हणलं तर आठच करेक्ट आहेत.
हा
बाकी सगळं एक प पंच्याहत्तर सेकंदाच आहे.
हा
आणि बाकी सगळे झिरोचे हायत.
आहेत का माझ मग
पहिला टास्क आहे.
असूदे तिकडं जरा चुकणार की नंतर न जरा हे होईल कि त्यात,
हा
म आता ज्यांना आता नवीन काल काल ट्राय केलय कणी ॲप उघडलय
हा हो बहुतेक आता हेज टाइम संपलं ना,
हा
नाही येणार मला तर वाटतय.
कारण आता मी मिस्टरांच्या काल उघडलेलं नई, मग त्यांना हा आल्याला नाही आहे नाही म्हणुन विचारले.
मी पण मिस्टरांच्या मोबाईल मध्ये घेणार आहे ते तुम्ही चालूच करताय ना?
होय मीच वापराय लागलोय.
हम् हम्
त्यांनी वापरता ते त्यांनी म्हणजे नाहीती माझ्या फोन मध्ये काय तर उघडू नको म्हणल तुम्ही नाही वापर मी वाप रतो म्हटलं.
हम् हम्
अ खर त्यांना कस यातन वेळतच मिळत नाही नई कामातन ते वापरायला मग घरी आल्यावर ना आपण वापरायच.
आणि जेंट्स ना जेंट्स पाहिजे ना.
कॉल करायला?
होय म्हणजे त्यानी लेडीज लेडीज ला कसं बोलणार त्यांनी, असं नाय हम्म.
अ खर असं घरातल्या घरात आता मला कॉल केला तर चाल तय त्यांना दिदीच्या फोनावर कॉल केला तर चालतय परत मम्मीच्या फोनवर पण कॉल केला तरी पण चालतोय.
मम्मीच्या मध्ये पण घेतलाय काय?
हा मम्मीच्या याच्यात पण दीदीनं ओपन केलंय.
हम चालतंय की
तिच्यावर गेलं नसल तर मग त्यात जेंट्स मध्ये पण येईल. कि दिल्यात कि त्यांनी त्याच्यावर ट्राय करायच जाऊ फोन तर ते बोलायलाच लागतंय.
हा
हम् आता पर्यंत ते ते एक ते सांगत होते आता पण एवढा क्लिअर नव्हतं. आताच ते एवढं करेक्ट केेल्या.
फोन चालू करून ठेवला तरी पण चालत होत काय बोलावंच नव्हतं त्याच्यावर
कुणाचं
म्हणजे असं फोन एखांदी चालू करून ठेवला आणि आपोआप नंतरन दहा मिनिटांन बंध केला तर चालत होत ग त्यावर काही बोलावं असं नव्हतं.
हम्म हम्म
खरं आता ते रेकॉर्डिंग होतय वाटतं.
हुंतय व्हय
हम्म
मग आणि काय भाकरी केल्या.
भाकरी कलं अ भाजी.
कशाची भाजी केला.
हम् शेंगा केल्यात. त्या ऊसावरल्या म्हणत्यात नव्ह उसावरल्या काय कशावरल्या घेवडा घेवडा म्हणत्यात.
घेवडा व्हय?
हम्म
हम हम
तुम्ही काय केलंसा
वांग्याची आमटी केल्या
हम्म‌
सकाळची जरा हुलग्याची आमटी आहे.
हम्म
डोसा जरा करायचा पीठ जरा आहे तेच.
हा
परत गरम गरम करायचं जेवताना
घरी बनवतायसा?
हा घरी रव्याचा येतोय की
रव्याचा हां रव्याचा हां रव्याचा करतोय आम्हीपण परत तांदळाच्या आंबोळ्या म्हणा आप्प हम्म
हम् आप्पे
हम् घरात इडली इडली नाही आम्ही करीत. इडली मम्मीच्या घरी गेलो तर हिथ नाही करीत.
खात नाहीत का इथं?
अं नाही हिथ भांड नाहीये अन कधी ट्रायच नाही केलं ते. मम्मीच्यात जातोय वरच्यावर सारखं तिथं करून खातोय हेरून जास्ती पोरं खाऊन येत्यात.
हा.
हम्म, नाही घरात राहत्यात ही सासू सासरं एवढेच.
हूं हम्म, आणि जुन्या माणसांना असलं कायं आवडत नाय. साधं भा, ह, भाजी, भाकरी आमच्यात पण ते जरी केलं
हम्म
आणि आम
भाकरी, भाजी करायलाच लागते. आणि
होय.
खाईतच नाहीत. मग ते करून आणि ते करायला लई कटाळा येतोय आहो मग
हम्म, ते न केलेलं बरं त्यापेक्षा, मी पण असं रविवारचच करते.
हं
आणि असं ऐन टायमाला नाय म सकाळी एक वाटी रवा भिजत घातला होता. मुलग्यासाठी
हा हा
मगाशी तेवढ्या एक दोन केलत्या. अजून एक दोन ह्याज पीठ
हं हा हा हम्म, आम म आमच्यात असं नाय, आता केलं त सगळ्यांना करायला पाहिजे. आणि तेत करून आणि मग आणि भा भाकरी आणि करायला लागत्यात. मग ते आणि करायचं आणि ते आणि करायचं लय टाईम लागतय वेस्ट होतय.
हा
त्यापेक्षा नाय केलेला वाटत, तरी पण म वरच्यावर सारखे पोहर बघात्यात आंबोळ्या, आपे सारखं कर
हा हा
इडल्यालं नाही कधी, इडल्यालं लईच टाईम लागतोया.
नाही. आंबोळला टाइम होते. इडली कसं शत शिजत घालायच. आणि इकड तिकड आपण करू शक त्या आंबोळीला कसं एक सारखं बसायला लागतय.
एकोणावीस करा हा, खरं ते उलटाय नाय, बरं बरं बरं, तिद बसन तेनं काय वाटत नाय. आमचा बीड आय नय बीडावर करते चुलीवर हम्म, होय.
हूं हूं
जास्त प्रमाणात जेवणं कनाय चुलीवरच आय. एवढी माणस येत. गॅस परवडत नाय.
हम्म, चुलीची सवय ये तुम्हाला
सवय कुठली इथं आल्या पासना केलीया मम्मीच्यात पाणी सुद्धा तापवलं नाय कधी
हो होय.
चुलीच सवय नाय, आमच्या मम्मीच सगळे गॅसवर, ते अ कधी तर असं पाणी, न्हाय जरी कोण तापवलं तर गॅसवर तापून घेणार.
हं हा
खरं, चुलीवरच सवय नव्हती. इथं आता आल्यापासना आता इथं लाकडं आहेत भरपूर आणि ती समाधान चुल आहेत. धूर होत नाहीत तिजा
हा हा, मग काय वाटत नाय, ते धूर व्हायला लागलं की नको वाटतय.
हा तसली चूल लावा, ही समाधान चूल, याजा धूर अजिबात होईत नाय. त्यांन काय वाटत नाय. खरं उन्हाळ्याच्या दिवसात बसू वाटत नाय तीत
हा, त्यामुळ स्वयंपाक लवकरच करून घ्यायचां. तुमचा काय लवकरच असतोय.
हा आमचा काय लवकरच असतं. अ खरं उन्हाळ्या जर का नाय असं उकडत घामाच्या धारा लागत्या.
हं म्हणजे घरातच हाय, का बाहेर हाय चूल
घरातच आहे.
घरातच आहे होय.
हम आतल्या म्हणजे जुन्या प्रकारची घरांच काय म्हटलं नाही तुम्हाला आपल्या शेवटच कि- चनमध्ये एकीकडे गॅस कट्टा आहे आणि इकड चूल आहे.
हा हा.
असं आहे आता खाली नवीन घर बांधलंय.
हम हम मग तिथं काय झोपायल तेवढं-
हा झोपायला तेवढं म्हणजे अजून कोण तिथं राहिला- नाही तिथ चूल घालायला जागाच नाही तिथं आता गॅसच मग हेच गॅस गोबर गॅस करायच म्हणते आता-
हा चालते की-
म्हणजे गोबर गॅसमध्ये पण ते बरच हे होतय ना-
हम्म जुन्या जुन्या काळात त्याचच जास्त हे होतं.
हा आणि आमच्या हित प्रत्येकाच आहे एक सताट घर- नसल नाही तर एवढ्या पुर्ण गावात प्रत्येकाच गॅस आहेत तसल-
म्हणजे जनावर आहेत काय तुमचे?
हा जनावर आहेत आमची आमच्या दोन म्हशी आहेत एक गई आहे. दोन पाडी होती ती विकली.
हम्म हम्.
सासू-सासरे दुधाचाच धंदा करत्यात नाय जास्त.
हम् हम.
म्हणतोय आपण बाकीच्या बिझनेस पेक्षा दूध परवडतंय खरं.
होय होय.
हम मी तेच म्हणतोय मी तुला म्हणतोय आणि थोडे- एक दोन वर्षी गेले मुलाबाळातं पार पडले की म्हशीच पळायचे चार-
होय एकाला दोघी पण आहे तु मी चालते की,
ह आणि दुधााच कसं एका टायमाला क नाही सातशे आठशे रुपये एका टाइम असं, सकाळचं दूध आणि संध्याकाळच दूध होतंय इथं.
होय मग काय नाही.
दर हान प्र्रमाण एवढं कोण बाहेर नोकरीला दिलं तर पण पाचशे रुपये पगार देनार.
होय मग मशनीन का हाताानच धारा काढताय.
नाही सासू बाई त आता हातानाच पिळतेत कवा पण गेल तेव्हा म- नाही घ्यायच्या आम्हाला काय एवढं पिळायला येतय.
अजुन दिदी पिळते जरा जरा मी असं कधी तर बसलं तर जरा जरा. रेग्युलर आम्ही दूध नाही जावुन पिळत.
हम् हम ति सवय लागती.
कायतरी करायला सवय सवय लागतेय ती एकदा सवय लागली की लागतीया.
लागत्या हो-
खरं कधी आपण जायतच नाही ना तिकड अजून-
हम्म.
त्यंना सवय नाही तुम्ही काय आता आम्हा- त्यामुळे तुमला काय एवढं नाही. त्यात काय नाही काय तर हायचं. आता ये आणि काहीतरी बघुया ट्रायल करून आमची मम्मी म्हणते तुम्हाला- फुकट घरात बसून कोण पैसे द्याले काय फोनावरन बोलून कोणा संग मग,
ह हा नाही आता येईल तसा हे पहिल्यांदा आपल्याला कॉलिंगचा टास्क दिलाय टास्क कस येतील तस वेगवेगळ येतील की हम्म
हम् हम् हालव जरा हॅलो- असू दे काय किसतायचा काय का? त्याच हायता, दहा मिनिट झाले नकी आठ मिनट झाल्यात मग मगाशी बारा मिनिटं झालं आणि कटच झालं
हा सकाळी ना
हा सकाळी
हम्म
बारा मिनिट सगळं भेटला होता ना बारा मिनट तेच आणि ते कुठे गेलं मला समजलंच नाही ते
ते मी तुम्हाला सांगाल तो तर व आपापकटच झाला तो मग ते वर्णच कट झाला का काय
वरनच कट झाला कामाशा आणि त्याने कसं स सांगा डिस्कनेक्टिंग झालं तर त्यात पडणार नाही. तर त्याचं पेमेंट आम्ही देणार असं म्हून लिहिवलय
होय
हम्म, आता कसं होतंय कोणा
हम् आता पेमेंटाय शिव काय कर
कि वीस कंप्लीट झालं सबमिट केलं का नाही पुन्हा खरं दुसऱ्याच कॉल घ्यायच नाही म्हणतात ते
घ्यायच नाही
हो का? ती सकाळी तशीच कायत सांगत होती
म्हणजे आपलं कंप्लीट झाला तर आपण दुसऱ्यांचा कॉल घ्यायचं नाही.
हा वीस कंप्लीट झाली की सबमिट करताय का नाही आपण
हम्म
मग ते म्हणतात दुसऱ्याच घ्यायचं नाही म्हण कॉल
असं विचारायला पाहिजे माझं कप्लीट झालं हो
झालंय का?
हम् झालंय माझं
मग एकदा विचारा कारण ते तसं सांगत होतं वीस कंप्लीट झाली की कॉल घ्यायच नाही त्या कोण ते नदाफ आहेत नाही त्या दानोळीच्या मनात त्या सांगत सकाळी काल
तेवढ जरा जरा कॉल कर
हम, ए आजच पहिल्यांदा हा हा चालते झालेय दहा सेकंड मी हे करतो दहा मिनिट
बर बर
हा